हा कोण बोलून राहिल?
हा थांबा एक मिनट. हा बोला
सांग ना मले.
हव ना तर मी तुम्हाला इथून काय सांगू तर सांगा न तुम्ही.
सांग ना तसं बोल ना तिथे कुण्या विषयावर बोललत चालत ना.
हा व अरे सांगा तुमचं काय गेलंय तिथे आता.
माझ्या याच्यावर आता तो फोन आणला ते म्हणते रिफ्रेश करा म्हणते डाऊनलोड
मग रिफ्रेश मग एक काम करा ना अपलोड करा ना? तुम्ही अपलोड होते का ते.
ह अन् बरं मला हे सांग किती वेळात किती कॉल लावावे लागतात हे.
पाचच लावाव लागतात फक्त.
किती जणायले.
तशे काय तीस लावावे लागत पाच - पाच - पाच. मागच्या सारखं हा.
सेम मागच्या सारखंच आहे का हे?
हा वो. आण लगे माई त तर अजून गेलाय एम आर रेकॉर्डिंग म्हणून म्हणजे फक्त ते वरच वाचायला लागते. आणि खाली सबमिट करा लागते.
हा ना?
मग माझ्या च्या ते पहिले एकच केलं तर आलं होत ॲप उघडली तर आलं लगे आता. उघडून पाहून राहिले ते आल्याच नाही ते फोनच आला डायरेक्ट त्याच्यावर.
नाही मग येईन मग आता हा फोन आला की नाही आता डबल तुम्ही पाहिजा करून बरं आहे म्हणजे माझ्या याच्यावर लावून. फयदा मग इकती काय?
बरं किती मिनिटं बोलायला लागते मग आता हे.
आठरा सेकंद.
आठरा सेकंद मग आता झाले असतील आपले. काय -काय झालं का मग त्या काम हिवर खेळातलं ते बँकेचं.
झालं झालं झालं सगळ झालं बाई आज आता फक्त आता पुस्तक आले कि आन जरे आव मी नो - - पुस्तक आणायसाठीच गेल ती ना मी पण आलेच नाही म्हणते.
मले तर अडीच वाजल्या घरी यायले आज.
हाव काय?
तू किती वाजता आली घरी?
दोन वाजता.
हा हो काय लवकर आली म मग आमच्या पेक्षा तर तू?
तुम्ही डबल वापस चालले होती की नाही गावात बँकेतून?
हो. हो.
तेव्हा आयाटात बसली मग मी.
हाव काय?
हा.
मी त्या सोनवाडी फाट्यावर गेल ते कार्डं काढलं होतं की मला आधारचं अपडेट
हां
त्याच्यासाठी गेले ते मी
हो का तुम्ही काढलं का ते एस टी एस टी च कार्ड
हा काढलं मी ना
कितीचं कुठे काढले मग ते
त्या आपल्यासाठीच काढलं म्हणे गावात आपल्या गावात आला स मोरखडे विरखेडचा
हो का
ते राहियला
आम्ही हाव बिचारा काळच लागत ते आहे ना हॅलो